हॅलो बोल काय म्हणतेस.
बरी आहे बरी आहे तू काय बोलतेस कशी आहेस.
काही नाही ग हेच आपली रोजची कामे.
हो ते काय चालून चालूच राहतात आपल्याला काय सुट्टी काय नस तेच.
हो बरोबर तुझं काय वेगळं?
काही नाही चाललंय कामच आता झालं स्वयंपाक पाणी. आता थोड्या वेळाने जेवायचं मुलाला गा भाग खात म्हणजे चारायचं परत आपण जेवायचं. त्यांच आधी पोट भरलं तर.
अ. ते सोलापूर साईडला ना? थोडं माझ्या सासरी- तिकडे ना असं- चारायचच बोलतात बघ. आणि आमच्या इकडे ना असं-
हा.
गुरे ढोरे असतात ना त्यांच्यासाठी ते- म्हणजे शब्द आहे चारायचय त्यांना.
अच्छा. नाही आमच्या घाटावरती असंच बोलतात. त म्हणजे चारणार वगैरे.
हो. मी तिकडे राहिलेली आहे ना, त्याच्यामुळे मला थोडस- ते माहितीय. की तो शब्द म्हणजे- घरामध्ये आमच्या. हो घरामध्ये वापर- आमच्या की. हा. आता मी ना या बाळाला- चारतो आणि नंतर हे काम करतो. असं बोलतात. तो. आमच्यासाठी थोडस वेगळं वाटतं आम्हाला.
अग! हे- तरी आपल्या मराठी भाषेत झालं बोल. आता मी म्हणजे आम्ही गुजरातला असतोय. तर इकडे तर, अगदी म्हणजे गुजराती शब्द आणि आपल्या शब्दामध्ये तर एवढा फरक असतो- ना, जस आता आपण म्हणलं एखाद्या लहान मुलाला ताप आला. तर आपण बोलतो- तो बाळाला ताप आला आहे. तर ही लोक बोलणार- कि त्याला ताव आला आहे. आणि आपण तर ताव म्हणजे- पहिल्याच्या काळात लोक ते फुलस्केप पेपर असायच त्याला ताव - हा. म्हणजे त्याला पण बोलायचे ना ताव म्हणून आणि- आणि हि लोक, आपण बोलतो ऊन पडलय तर हि लोकं बोलतात ताप आलाय. म्हणजे एकच शब्द पण अर्थ वेगळे. असं. मला तर एवढं हसायला आलं होतं ना पहिल्यांदा. आणि आपण, हा बोल.
ते बऱ्याच वेळेला असं होतं. एका शब्दाचे वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे अर्थ घेतले जात- बोलण्याची आपली जी- एक लय, सूर, ताल जो असतो ना? तो प्रत्येक म्हणजे- भागानुसार थोडं थोडं दूर अंतरावर गेलं, काय म्हणतात ते? आपली वेस - ओलांडली की थोडं भाषेमध्ये फरक पडतो लगेच.
बदल होतो. अगदीच अगदीच. आणि खूप बदल होतो अगं! म्हणजे मी तर एवढी हसायची ना? जेव्हा सुरुवातीला मी- इथे आली तेव्हा. एकदा तर असाच किस्सा झाला. म्हणजे माझे जे मिस्टर आहेत त्यांचे मित्र घरी आले. आणि म त्यांना बोलले. चल आपण धाब्यावरती जाऊ. तर मी म्हणलं, अहो आता कशाला? मी जेवण वगैरे घरी बनवलय आणि तुम्ही कशाला धाब्यावरती जाताय?
तर मला धाब्यावर - म्हणजे जेवायच्या धाब्यावरती नाही. जे आपल्या घराचं छत असत ना टॅरेस- त्याला इथे धाबा बोलतात. मी एवढी हसले. अगं मी खूप हसली. अगं मी- एवढी हसली. मी म्हणलं अरे हे काय शब्द म्हणलं? धाबा तर धाबा म्हणजे खायचा धाबा असत- काय? मग मला बोलले. अगं नाही टॅरेसला गुजरातीमध्ये धाबा बोलतात. खूप म्हणजे एवढ हसायला आल ना मला? म्हणजे माझ्या मैत्रिणींना पण- किस्से सांगते ना? ते बोलतात खरंच म्हणजे काहीतरी वेगळंच आहे तिकडचं लॉजिक. म्हणलं आता हाय. काय करायचं? असं सगळं असत.
नाही बरोबर आहे. ते- अ. ते काय होतं माहितेय का? म्हणजे मलाही बऱ्याच भाषांच हसायला येतं. ब- जसं की आता आम्ही मराठवाड्यात राहतो तर आम्ही असं अ साधं सरळ सरळ बोलतो असं आम्हाला वाटतं की आमची भाषा म्हणजे एकदम सरळ सोपी त्याला कुठला लय सूर ताल काहीच नाहीय सरळ-सरळ आम्ही एकदम नाही का पुण्याकडे कशे मराठी बोलतो तसे थोडेफार आमचे शब्द आहेत. गावाकडचे पण आम्ही एकदम व्यवस्थित बोलतो जसं पुण्याची म्हणतो ना आपण उ मराठी भाषा खूप शुद्ध आहे तसं हा. आणि मग सोलापूर भागात गेलं ना आ ते एक वेगळंच सूर ताल लावतात बघ त्याला. आणि नगर भागात गेलं की काय करून राहायला वे असं बोलतात आणि अजून झालं तर हो आणि अजून झालं तर इकडे विदर्भ साईडला आ तुला काय करून राहिलाय कुठे जाऊन राहिलाय काय खाऊन राहिलाय असं बोलतात ते.
अगदी अगदी. अग, मला ते अजून एक जर किस्सा सांगायचा म्हणला तर, नागू- पूर भागाचा पण मी सांगू शकते. तर माणं भाषेवरून असे खूप खिस्से आहेत मी जेव्हा काम करत होती शहरामध्ये लग्ना अगोदर तर तिथे आमची ते एक म्हणजे अ माझ्या बरोबर कलिग जे होते म्हणजे माझ्या सह कर्मचारी तो नागपूरकडचा होता आणि त्या एक के दिवशी म्हणजे त्याचा काहीतरी आजारी वगैरे असेल म्हणून तो आला नव्हता तर माझे जे अ मेन सर हो ते त्या मला बोलले अगं फोन करून तरी विचार का नाही आला म्हणून तर मी त्याला फोन लावला आणि त्याच्या बायकोने फोन उचलला आणि आपला कधी संबंध मला कधी माहिती नाही नागपूरची भाषा कशी असते कारण मी कधी अनुभवलीच नाहीये. तर मी म्हटलं ओ अशे अशे कुठे गेले म्हणून ते तुमचे मिस्टर अहो मॅडम त्यांना ताप येऊन राहिलाय ना म्हणून आम्ही दवाखान्यात येऊन राहिलोय ना. मला एवढं हसायला आलं ना.
मी ऑफिसमध्ये सांगितला हो सर मी असा फोन केला आणि ते मला असे सांगले सर पण आमचे जेव्हा तेव्हा बोलायचे अर्चना सॉरी म्हणजे माझं हे करून बोलायचे अगं त्याचे जरा मला ऍक्टिंग करून दाखव कशी बोलत होती त्याची बायको म्हणला आता काय करू म्हटलं की म्हणजे भाषा माझ्यासाठी खूप नवीनच होती खूप हस लेली मी तेव्हा आणि अजूनही माझा लक्षात तो किस्सा आहे.
नाही मला पण ना पुण्याची भाषा खूप जास्त आवडते पुण्या मुंबईची जी भाषा आहे ना मराठी ते एकदम छान बोल तात आणि बाकीचे जे आहेत ना ते वेगळंच काहीतरी सूर लय ते लावतात. आणि ते एक त्यांची ती ट्युनिंगच वेगळीच होऊन जाते ते थोडसा त्या भागात गेलं ना कुठं तुळजापूर, पंढरपूर अ सोलापूर तिकडे सगळी ही भाषा एकच आहे आणि तिकडचे लोकं म म्हणजे इकडच्या लोकांना नाव ठेवतात पण मला असं वाटतं म्हणजे मी इकडची आहे तर मला ना तिकडच्या लोकांचं वेगळं वाटतं.
आपल्या देशाचा सोडं दुसऱ्यांचं बाई प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येकांचं वेगवेगळं असतं
बरोबर आ आणि आपलं तर ठीक आहे जाऊ दे गं पण आपल्या शब्दांचे जे अर्थ असतात तसं दुसऱ्या ओ आता य चायनीज वगैरे ह्या भाषा जेव्हा जेव्हा बोलतात ना तेव्हा तर कि तीच हसायला येता ना ते काय बोलतात ऍक्च्युली काहीच कळत नाही फिश फिश
नुसतं शेवटचे जे उच्चार आहेत तेवढेच कानावरती पडतं किम छाऊ किम काय म्हणजे मी एक असा जोक ऐकला होता म्हण म्ह भांडी वाजल्यावर कसा आवाज येतो तसा आवा आपल्याला चायनीज लोक बोलतात तेव्हा येतो आणि खरोखरच आहे म्हणजे असं बोलतात ना एकदम शेवटलाच त्यांचा एवढा अस जोरात आवाज असतो बोलण्याचा
हो अगं माझा मुलगा तर माहती आहे का तो ना खूप जास्त टी व्ही बघतो कार्टून बघतो त्याच्यामध्ये एक कोरियन भाषा बघतो ग त्याचे जास्त व्हिडिओज बघतो तो कोरियन म तर तो ना अ म्हणजे केसरी कलर असतो ना त्याला
हा
काय बोलतात ग शेतला अजून भरपूर काय काय कलर आहे त्याला अं रशनी आज असं तो कलरची नावे बोलतो आणि कधी कधी तर तो त्याच भाषेमध्ये बोलत असतो ते आम्हाला कळतच नाही मग आम्ही काय म्हणतो याला ना बोलताच येत नाही पण तू काहीतरी वेगळीच भाषा बोलत असतो
अगं आताची पिढी खूप हुशार आहे कारण की म्हणजे ह माझ्या मुलाचच मी सांगते म्हणजे मी माझ्या आई बरोबर फोनवर बोलत असते ना तेव्हा मग हा कसा बोलतो ए आजी ही तुझी मुलगी आहे ना खूप आगाव आहे शर ती ममी आहे हे हा म्हणजे ती पेपा पीक म्हणून ते कार्टून लागत त्यात ती बोलते ना शरारती मम्मी शरारती मझ्या म्ला क् कर त बोलते काय हिंदी मध्येच बोलते मध्येच मराठी बोलते म्हटलं अग टीव्हीचे परिणाम दुसरं काय असं आणि भाषा शिकायला वेळ नाही लागत कारण की मुलांची कशी अ जी अ म्हणजे ग्रास्पिंग पॉवर जी असते ती खूप चांगली असते ते लोक लगेच कुठली गोष्ट लगेच म्हणजे आत्मसात करतात त्यां भाषा तर ते लोक लगेचच शिकतात
हो आणि लहानपणी ज्या गोष्टी माणूस जेवढ्या जास्त शिकल ना त्या लवकर उलटते लक्षात ठेवतात आपण आपल्याला असं वाटतं ते खूप लहान येतं मग त्यांच्या लक्षात नाही राहणार पण त्यावेेळेलाच आपण जेवढं जास्त त्यांना शिकवतो ना ते तेवढं जास्त कॅप्चर करतो
हो अगदी अगदी कारण की आपणच बघतोय ना आपल्या मुलांच म्हणजे त्यांच आपण पूर्ण प्रवास बघितलेला असतो की ते लोक अ आई म्हणजे पहिलं अक्षर बोलल्यापासून ते आतापर्यंत किती फरक पडतो त्यांचा कारण की माझ्या मु आता सध्या तीन तीन भाषा तर येतात म्हणजे तो जास्त मोठा नाहीये पण काय ते राहिल्यामुळे त्याला म्हणजे गुजरातला राहतो म्हणून गुजराती त्याला शिकावंच लागतं आणि मराठी आपण घरातच बोलतो आणि टीव्हीत बघून बघून आता हिंदी शिकायला लागलं अ एक विषय असतो आपल्या हा आपल्या इथे कसा मराठी एक विषय असतो म्हणजे भाषेचा तसा इथे क गुजराती विषय असतो तुम्हाला एक भाषेचा
पण म्हणजे बघ ना त्याला थोडंसं ते अवघडत जात असेल ना जसं की गुजराती मुलं त्याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळवत असतील गुण मिळवत असतील पण त्याला
नाही अजून तो एवढा मोठ नाहीये म्हणजे अजून असं म्हणजे मार्क्स मिळवण्यासारखं नाही अजून लहानच आहे तो पण प्रॉब्लेम काय म्हणजे हा प्रॉब्लेम काय होतो ग म्हणजे जे संवाद साधायचे असतात. तिथे खूप मोठ प्रॉब्लेम होतो कारण की अजून ह्याला असे म्हणजे पूर्ण येत नाही भाषा बोलायला. म्हणजे ह्याला हा उत्तर देऊ शकतो पण ते मराठीत देतो. आणि ती मुलं पण त्यांना गुजरातीत विचारतात मग हा त्यांना बलतो ते मराठीत बलतो म ह्याला त्यांचं कळतं पण त्यांना हा काय बोलतो ते त्यांना कळत नाही. वरुन जात कारण मराठी थोडीच ह्याना कळत म्हणजे अस प्रॉब्लेम होतो. पण ठीक आहे हळूहळू शिकेल कारण की आता मी तो काय कर मग गुजराती बोलोतो. कारण त्याला सवय व्हावी म्हणून. मग मराठीत आम्ही संवाद कमीच साधतो.
म तुला गुजराती येत असेल.
हो हो मला अगदी त्यांच्यापेक्षा चांगली येते गुजराती लोकांपेक्षा चांगली बोलते मी.
अरे वा छान मस्त म्हणजे बऱ्याच भाषा शिकली तू. मला वाटतं तू गोवा साईडला पण थोडे दिवस राहिलेली आहे का.
नाही नाही गोवा साइडला नाही राहिली मी जास्त माझं लहान पण म्हणजे मी मोठी लहानाची मोठी मुंबईत झाली अगदी लग्ना पर्यंत लग्नानंतर मी गुजरात मध्ये आता
तरीच म्हटले की हिची भाषा एवढी कशी काय छान आहे. वाटलंच‌ तू कुठून तरी म्हणजे अ जिथे मराठी शुद्ध मराठी बोलली जाते त्याच साईडचे असणार. मला वाटलंच होत.
मुंबईतच बालपण गेलं अगदी म्हणजे लग्नापर्यंत पंचवीस चोवीस वर्षापर्यंत मी मुंबईतच होती. आणि आता लग्नानंतर दहा वर्ष झालं इथेच आहे त्यामुळे आता पण मला शिकण भाग आहे कारण की आता इथे कसं तुम्हाला कुठल्याही राज्यात गेलात तर तिथली जी अ लोकल लँग्वेज म्हणजे भाषा आहे ती येणं गरजेची आहे स्थानिक भाषा बोलतात ती.
अच्छा अच्छा ठीक आहे चालेल मग करते नंतर तुला ठेव का.
हो हो चालेल चल बाय.
हा बाय बाय.